हॅलो.
हा.
अ वर्षा बोलते मी.
हा हा बोला.
हां हां कशा ह तब्येत आहेई.
आहेय आहे ठीक आहे तुमची.
हा मस्त जेवला.
हा जेवलू. तुम्ही जेवलाेव बोलले. ह.
काय करता सध्या.
हॅलो.
मी पण मी पण घरीत असते. ्
हा हा.
हॅलो.
हा आवाज येतेय बोला हा हा येतोय.
हा खाला तेव्हा.
जैवंत काय कररायत आवडतं तुम्हाला.
ह. आमच्याही तर जास्तीत जास्त घटण्याचीच असते.
काय नॉन व्हेज म्हटलं काय.
तुम्हाला मटण आवडते हा नॉन व्हेज.
हा हा हा अ तस म्हटलं तर. काय असं बऱ्यापैकी एवढं काही नाही असं.
हां इथला का. ओके.
नॉनव्हेजमध्ये कोणती कोणती रेसिपी करताय तुम्ही?
नॉन व्हेजमध्ये. चिकनच सुक.
अच्छा.
पंढ वष पंधरा वर्ष.
हा हा ह हा हा.
हम्. हम.
बिर्याणी कशी काय करतय. ग्रम बिरयाणी की सादी बिरयाणी.
साजूकऱ्यांनी. दम बिरयाणी.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
हम्म.
छानछान.
ह.
आणि मग जेवण.
तुम्हाला जेवणमध्येध्ये पण सगळं येत.
हा हा हा.
जेवणामध्ये पण सगळं येत.
हा हां.
तुम्हाला काय काय येतं?
हो मला बऱ्यापैकी सगळंच येतं.
हग्गु केलास.
अ कोणतीही बिर्याणी असू दे. कोणतंही असं नॉन व्हेज असू दे, व्हेज असू दे किंवा नाश्ता असू दे.
हा.
काही असू दे अ येत मला.
ना नाशत्यामध्ये असे वेगवेगळळे्या कुटल काय
नाश्त्यामध्ये म्हटलं तरी
हा.
इडली, डोसा, आपे किंवा आपले हो उत्तप्पा तीन हे सगळं येतं मला.
हा ह. तुमचं शिक्षण.
अ रोज कायबिटला?
हॅलो. माझं बी ए कमप्लीट झालंय हा. तुमचं शिक्षण?
म कॉमप्युटर सायन्स, कॉमप्युटर सायन्स झालं. डिप्लोमा.
ह ह चांगली गोष्ट हाय. मी डि. के. टी. लाच होते.
हा ओके.
हम ह.
मी पण तिथून म कर
काय चालेल आणि आणि कसं काय काय झालंय?
के.
हो सध्या काय करत?
आता काय नाही घरीच असते हे कार्याच
हा हा. हा हा. शाळेतले शाळेतले दिवस श सांगा की?
हम्.
हो माझं बाळ छोटा आहे. एखादे शाळेतले एक क्षण सांगा म्हटल. शाळेतले असो किंवा कॉलेज मधले असो.
हा जेव्हा आम्ही कॉलेज मध्ये होतो ना. हम् ठीेके.
हा हा.
क्षण शाळेमध्ये काय वेगळेच असतात सोडा क्षण.
काय आवाज येत नाही काय म्हटलं?
हॅलो.
हॅलो हा आवाज कठ होते तुमचा? रेंज रेंज प्रॉब्लेम आहे का?
हो नाही आहे.
हॅलो.
बघा ऐकू येते का?
हॅलो.
हां इथे येत.
हा ला लाता
हॅलो.
हाला आत् आवदला आला आला आवाज आात
हा ह कॉलेज सट काहीतरीिक्ण सांगा की
कायच? तुम्ही सांगा ते
आता काय? हा हा तर शाळेत कॉलेजमध्येध्ये म्हटलं तरी काय आम्ही जर असं असं. हे होतो मस्तीकर होतो. मस्ती भरपूर करायची आम्ही आमच्या मुलींचा एक ग्रुप होता त्याच्यावर आम्ही छान असा. मस्ती करायचे गप्पा मारायचे. टीचरांचा असू दे कुठलाही असू दे आदर करायचो आम्ही काय असेल ते होमवर्क करायच आ्ही पण थोडस मस्ती कर होतो एवढंच.
किती हा किती जणांचा ग्रुप होता काय?
अ आम्ही पाच सहा जणी होतो पाच सहा जणीचा होता.
ओके मग सग हां सगळ
मा सगळे आता अ. हो बोलतोय अजून पण आम्ही सोशल मीडिया युज केलं जातय ना मग त्याच्यावर आम्ही बोलो बोलतो.
हा्.
मग तशा तुमच्या मैत्रिणी त्यांनी
भेटणं वगैरे तेन होतेय की नाही.
हो हो होत आहे एखाद्या दुसऱ्या भेटत नाहीत लांब गावच्या असत त्या नाहीतरी जास्त स्त भेटतात मग
हा आमचं पण असंच आहे सोशल मीडियावरल जास्तीत जास्त असं भेटणं वगैरे काही नाही.
होय होय लग्नानच त्रासच होत.
हो. जास्तीत जास्त होतच नाही कधी तरच
ह्. होय हो कधी तर अशी गावची यात्रा किंवा काहीतरी असली तरच नाहीतर नाहीच मग
होम.
तुम्ही गावचे येथल देन जाता काय कुठल्या?
होय जातोकी
हम कुठल्या जातास.
आम्ही अब्दुल हटेच्या यात्रेला जातो.
हम्.
तिथं काय काय करत असं काय सांगश का?
काय म्हेटला.
तिथे काय काय करता तुम्ही जाऊन.
अ तिथे म्हटलं तरी आमच्या गावची यात्रा पाच दिवस असते. हो म तिथ पाहुणे वगैरे येतात दिवाळीतच असते ना त्याच्यामुळं.
हा ह.
वज नॉन व्हेज वगैरे नाही चालत वेजचं जेवण असतं. पाहुणे नाहीईल त्यांना पांचर घरायचा आणि वेच जेवण काय असेल ते. आणि मग त्यानंतर भावीस येते दुसऱ्या दुसऱ्या दिच्यानंतर मग भावीस करायची. सो पाळणे वगैरे आलेले असतात.
तुमचे कोण पाहुणे पाहुणे कोण आहेत का तिथे.
हा होय आहेत मम्मी पप्पा आहेत.
हा हा अ.
हा मग फुल एन्जॉय करायचं. दिवाळी असते आणि आमची यात्रा असते ना फुल पाच दिवस असते पाणे हे ते जत्रा भरलेली असते त्याच्यामुळे एन्जॉय करायचा फुल पाच दिवस. मग मैत्रिणी भेटतात कधी भेटतात कधी नाही असं होतय
हम्म
मधित ना भाऊबीस मग. झाले मग सुट्टी झाली.
हम्.
अच्छा अा.
मग सगळे जाता का काय तुम्ही.
अ नाही मग कधी तर आम्ही सगळी चालतो नाहीतरी नाही मग
हां
हा
तुम्ही बाहेर भाऊ बहीण ते
हो मी आणि माझे भाऊ दोघे सांग
दोघीच हां.
हा म्हणे भववान मिळ
चाल ठीक चल हां.
तुम्ही तुम्ही कोणत्या गावाला यात्रेला जातात.
आम्ही कबनूरच्या एक रसा.
हा हा आम्ही पण जातो तिथे.
छान हो छान भरतात खूप मोठे असते ते...
हो हो. होय.
हम्. पाय नाही तेन पुरेेतात ते पण.
होय होय होय.
ते पण साात. शाकाहारी जेव असत ना. बासुंदी पुरी वगैरे शाकाारीच.
शाकरीच अस
आज
चालत चालत
मटण्याचं काही चालतच नाही हा